जाते मध्येच बरं झालं.
हॅलो.
बोला काय चालू हाय?
काय नाही बा आता संध्याकाळला संध्याकाळच संध्याकाळचे काम
हा जेवणं वगैरे झाली सकाळी?
हा जेवणं बरा असताच होतात आमच्या इथं.
हा हा. काय बनवती भाजी?
आज भाजी मसाला वांग, वरण तोडी
हो काय? चांगलं आहे ना. मी पत्तागोबी बनवलती आज. मुलाची तब्ययेत खराब होती तुमचा फोन आला मगाशी तर मी सोनाळला ली मुला घेऊन दवाखान्यात. त्याला ताप आला होता मुलाला म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन गेलीती मी.
हॅलो मग तुमचा कॉल काही बी अटेंड करू शकते नाही.
हॅलो आवाज येतेय काय? हा आवाज नाही येऊ रायला.
मला येत आहे ना तुम्ही बोला. बाकी कामं वगैरे झाले दुपारचे.
हाव हो.
काम कामा वगैरेच आहे माझी तर कामजल्या आल्यावर पोरगा दवाखान्यातून आणलं. हो आता संध्याकाळचे कामं चहा वगैरे.
हम्म हम्म अजून काय करता बशीन काम वगैरे.
मशी का वगैरे नाही करते मी घरीच मुला आहेत हा.
घरी
नाही शेतात जाते ना घरच्या शेतात शेतात जाते ना. आज काल पाऊस झाला तर मग का आज काही शेताचे काम चालत नाहीत.
हा हा हा.
त्याच्यात मी आज आज घरीच होती मुलाला तापाला आला हा.
हम्म काल चांगला पाऊस आला तुमच्याकडे.
हो खूपच पाऊस आला सकाळ पासून पाऊस होता चालू संध्याकाळपर्यंत.
त्यांच्याकडे आला हाव ना हाव चांगला आला कालचं.
चालच नाही वातावरणाच्या ना.
नाही आता ही अकरा वाजतापासून बंद झाल तर तीन वाजेपर आजही होतं तीन वाजेपर्यंत.
हो काय आता ते आमच्या गावातल्या बायला फोन करू राहील ती बाया ते बाई बंदच बंदच आहे त्याले म्हणलं चालू करून पहावं.
नाही आता सुरू झालं हे आतापर्यंत बंद होतं. मी त्याच्यासाठी सकाळी लावला हा सकाळी लावला तुमच्या बिझी दाखवते म्हटल्या कामात असतील.
हा हा मगाशी तुम्ही केला होता ऑटोमध्ये होती मुलाला दवाखान्यात नेऊन राहिल ती. म्हटलं ऑटो मध्ये काही आवाज येत नाही. त्याच्याने काही उचललं नाही मी आता घरी आली घरी कामं केले. मी म्हटलं करतोकडे या ताईले फोन आता.
हाव ना हाव हो आमच्या तब्येती चांगल्या आहे.
हा मुली काय करून राहिले अ उम शाळा शिकून राहिले कि कॉलेज करून राहिले?
नाही एक मुलगी नोकरीवर लागलेली आहे पुण्याला.
हा हा.
आणि दुसरी दोन शिकत आहेत.
हा हा चांगला आहे ना.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
बरं आहे त्याज्या पायावर उभे राहून राहिला ते तर खूप चांगली गोष्ट आहे ना.
नाही आपलं तेच ध्येय आहे पोरीे विरी नोकरीवर लागल्या पाहिजे ब. हाव हाव.
बरोबर आहे मुलीना ते आई वडलाच स्वप्न चित केले ते खूप चांगली गोष्ट आहे ना.
नाही
कोणत्या मुलीं मुलांने तसंच करायला पाहिजे आईवडलाचे स्वप्नच चांगले साकार करायला पाहिजेत. ते त्याच्या पायावर उभ रायला तर त्याच्या जीवनाचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात ना पुढे.
हाव हाव
हा आई वडल्याला कोणता टेन्शन राहत नाही.
नाही तसं एकीचं त झालं आता, आता लग्नाचा इचार करू. पुढच्या वर्षी आता काय नवक्याल नोकरीवर लानचं काम आपलं आहे, बाकीच पुढचं काम तेइच नई.
हो हो बरोबर आहे.
हम्म
हम्म हम्म
तुमच्याकडे झाले की नाही गटायचे ऑडिट वगैरे?
गटायचे काय झाले हॉडीट काय राहिले ना आमच्या इथचे काही काही राहिले गटायचे काही काही झाले.
हाऊ काय आणि एक ग्राम संघ
आमच्या आमच्या गटाचं राहिला अजून ऑडिट काढायचं हं.
सी आर सीआरपी कोण आहे तुमच्या इकडे?
आमच्या इथे सुमन लहू खंडेराव.
खंडेराव हाय काय?
हा.
हा हा आहे ना मला ओळखायल त्यांची.
हं हम ते करून घ्या तिच्याजवडून करून घ्यावं लागते ना आम्हाला.
हम्म आमच्या गावात येत असतात ना त्या मीटिंग साठी. हम्म मी लाग सकाळी तिला कॉल तर ती म्हणत होती मी. मीटिंग साठी चालली सर येणारेत.
हो हो ना तिला वेडच नाही मिळून राहिला फोन उचलायला. हम्म हम्म.
नाही आता त्यांचे टा वाढले ना म्हणजे. अ पाच पाच सी आरपी मिळून ते गट तयार करू राहिले. हम्म त्यांची टीम केली ना त्या पहिले एक ते. हम एकट्या एकट्या होत्या तर टीम करत नव्हत्या आता टीम वर दिलं तर लवकर करून राहिले आता.
हा बरं, जागा आहे ना जागा काय मित बाई निघतात की नाही कायश आता? हा.
आता जागा सध्या तर नाही आहे काही.
जागा निघायला पाहिजे निघली निली तर सांग बरं मले कोणती मी भरीन बाई मग.
हा चालते ना.
ह ओ
आता स सध्या त स सी या. नाही सी आरपी तर झाल्या या कृषी सखी. ना ना कृषी सखी पशु सखी झाल्या आता. कृषी सखी पशुसखी झाल्या आता सध्या, बँकचा. हाान ह तुमचं हे प्रभातम काम के प्रभास सगा मला ते दानातील ना तुमचा?
कळतं ना पूरस्थिती आहे. बस दानापूर आम्ही दानापूर ला मीटिंग घेता येत असतो, दानापूरले मीटिंगले येत असतो.
हा ना हो ना
हा
बर हा ऑडिट काढायला इंगोले मॅडम आल्या नाही का मग ग्रामसंघातून?
हम्म हो मागच्या वेळेस आलत्या या अजून आल्या नाहीत. सागर याला हिंगोली मॅडमले हम्म येतील ते आता.
आमच्या इथे झालं आमचं क्रांतीज्योतीचं झालं ऑडिट काढणं.
हम्म. आमचं ग्राम संघात झालं काढणं गटाचं राहिलं नाही, एसी जिच राहिलं नाही अजून.
गटाईचे अजून केलेच नाही सुरुवात.
हा.
आपलीडे नाही झाली सुरुवात कारण हे बाया पैसेा नाही देऊ रा पाचशे रुपये द्या म्हणतात लागाती चल काही नाही काही नाही म्हणतात काय माहिती घेत नाही ना काही नाही?
नाही नाही करून घ्यायलाच पाहिजे ते इथे नाही तर काय का माहिती? सर्व बाया ला माहितच पाहिजे ना आपल्या याच्यामध्ये किती पैसा आहे किती निधी आहे किती नाही.
ते तर बाया म्हणतात पण रेकॉर्ड लिहत नाहीत ना. तर रेकॉर्ड लिहाय. मग रेकॉर्डे सी आर पी लिहून राहिलेय.
हा. हा.
आणि ऑडिट काढाचे पैसे सी आर पीस घेऊन राहिले.
घेऊन राहिले हो ना मग काय करते ना? बायाचा रेकॉर्ड पूर्ण करत नाही तर. ते कसं बाया निघतात पैसे घेतात देतात. त्याच्यामुळे डोकश्याच्या वदर चाललं ना ते गोशवारा कसा आहे, मागून ओळ करायला लागते पुढे त्याच्या खूप भारी चालला होता कुशावर
मग त्या बाईचं असं म्हणणं आहे कि बा
ते कसं बारा महिनचा तरी हिशोब एका पानावर पाहिजे, नंतर दुसऱ्या बारा महिन्याचा हिशोब अस पाहिजे की नाही? ते नाही. पहिल्या जेवढे पहिल्यापासून पैसे घेतले तेच मांडा लागते शेवटपर्यंत
नाही एका एका वर्षात नाही एवढं नी लिहाय लागत काही.
हा. हा.
आपलं एका वर्षाचं ऑडिट झालं ना तर ते वर्ष सोडून द्याय लागते फक्त त्याची शेवटची रक्कम
हा ऑडिट कॉम्पुटरमध्ये असते ना, हा काढावं लागते ना.
हा ना पण ते मागचं नाही घ्या लागत काही मग इतकं.
नाही ते बारा महिन्याचच काढावं लागते. ऑडिट च बारा महिन्याच खळावला लागते हम हम
रेकॉर्ड ह आमच आता समजा दरवर्षीच आम्ही रेकॉर्ड आता नवीन आणा लागते. अन गटाचे सारखा तेच ते जुने जुने रेकॉर्ड वापरतात.
नाही नाही जुने रेकॉर्ड नाही वापलत आता.
त्याच्यान मग हम्म नवीन आणून मग नवीन सुरुवात कराल पुरते ना.
नहमी सुरू कराय लागते हो बरोबर आहे.
हम् बाया काय करु रायेला सहा, सात वर्ष झाले तरी तोच तो रेकॉर्ड आमचा चालूच आहे म्हणतात अजूनही.
हो का.
हम्म आणि सी आर पी काय त्याचे रेकॉर्ड लिहून देतात आणि झालं झालं कर त्या मग त्याला काहीच समजत नाही त्यातलं आपण काय करून राहिलो काही नाही.
हो ना.
आमचे इथं सर बोलले होते त्या वेळेस म्हण बाकी काही नाही ब
हा. हा.
तुम्ही सांगा अजून काही नवीन विशेष.
अजून काही नाही आम्ही आमच्या सी आर पी मध्ये जागा नाहीत का बाई? जागा नाहीत का सी आर पी जागच नाहीत म्हण ते. अन् जेव्हा भरत होते तेव्हा एकामागे एक जागा निघाले.
ते तेव्हा म नाही ना, तेव्हा मनस्थिती नव्हती ना महिलांची एवढी.
हा मनस्थिती नव्हती त्यांनी. त्यांच्यात जवळच्या बाया घेतल्या. नाहीई दुसऱ्याही सांगल्या नाही. त्यांना त्याच्या जवळजवळच्याच भरल्या घराजवळच्या तिनं आमच्या सी आरीं पी न
हावू काय? नाही तसं नाही करायला पाहिजे मग.
नाही आमच्या गावात तसच करत नाही. तसंच केलं आता पाच वर्षापासून गटात सात वर्षपासून तेव्हापासून सांगू राहिले बाई. कोणती जागा नाही ते सांग जो, जागा नायीले सांगतो तर हो हो करते.
हम्म. नाही तसं नाही करायला पाहिजे. नाही जागा जर असल्या तर सांगतेन मी तुम्हाल
हो सांग ना मला जागा जर असली कोणती तर.
हो हो सांगते मी. काही टेन्शन नाही घ्यायचं.
हम्म. गटातून कसं मग आपलं घर हे जवळ असलं तर, पाहिलं जातं आपल्याला गटातून असली जागा तर. बाकी तुमचं चालून राहिला म्हणून ते बरं झालं. माझे अजून पाच राहिले करायचे. बायाचे तिस तिस कॉल झाले. पण आमच्या बायाला क आमच्या बाय म्हणतात नाही बाई चालूच नाही अजून चालूच नाही झालंय अजून.
एवढे आले.
हो आली होती ना मी. नाही आता यावेळेस तु आलती मी. आता आठ दिवसा अगोदर झालं ना चार पाच दिवस अगोदर?
हम्म, हाव मी नव्हती गेली त्याच्या याच्यात.
ती गेलती मी त्याच्या अगोदर झालती उन्हाळ्यात तेव्हा गेलतो. त्या हॉलमध्ये झाली होती ना ती?
हा मी नव्हती त्या मिटिंगले मी माहेरी गेलेली होती.
हो का तुम्ही नव्हत्या काय असं?
नंतर लावत तुम्ही माझ्या ह्याच्यावर दहा मिनिट झाले.
हो हो. दाद मी लावू का आता?
हा हो तुम्ही लावा.
बर मी लावते, तुम्ही चालुच ठेवा.
हा.